हा बोला कि
काय करायल्यास?
काय नाही बगा बसले तुम्ही काय करायलायसा
बसलोय बघ निवांत
ह ह आवरलं
हम्म आवरून तुझं
आवरूनच बसले.
हां मला जरा तुमच्या गावातल्या होळीच्या बद्दल पानसनाबद्दल माहिती पाहिजे होती ग
होळी सणाबद्दल काय हा हा आमच्याकडं म्हणजे ज्या दिवशी होळी असते ना आमच्याकडे नऊ दिवस नऊ नऊ दिवस हे असतय, कार्यक्रम असतोय. ज्या दिवशी होळीचा पहिला दिवस असतो ना त्या दिवशी कि शेतातून असं ते झाड असतय असते होळी म्हणून त्याला म्हणत्यात होळीदेव ते उंच झाड असतय म ते घेऊन यायचं म्हणजे सगळेजण जातात. तिथ मग त्या झाडा ची पूजा करतात, अगरबती तेन लावून पूजा करतात. तिथं ते सगळी ते खांद्यावरून घेऊन इथ झाडं ते इथ आमच्याकड मांड आहे ना त्या मांडावर ती घेऊन येत मग तिथं उभा करतात मग त्याला अशी आंब्याची पान लावत्यात. पूर्ण झाड च आण नवीन झाडं झाडाला पालवी कशी येते?
हा
तसे त्या झाडाला असे पानं लावत्यात. आणि असं उंच झाडतात ते म्हणजे त्याला खाली बुडका असतो ते त्याच्यावरती आणि लसकाडीची ती काटी असते ती बांधून असं पूर्ण झाड भुरभुर करतय आंब्याची पानं लावून
हा हा
मग ते मग तिकडून आली कि तिथं आणि हे करतात पूजा ते इथं मांडावर करतात पूजा ते आणि अगरबत्ती तेन लावून आणि मग ती आमच्या इथं काय परंपरा आहे कौल असतात आमच्या इथंच
हा
शंभर किलो ची गुंडी असते दगडाची गुंडी असते गोल मग ती अशी दोन बोटानी सात जण असतात ती दोन बोटांनी जर कौल द्यायचा असला तर ती गुंडी आणि दोन बोटांनी सगळ्यात सात जणांना उचलतात आणि जर कौल द्यायला ते देव तयार नसला की नाही गुंडी जाग्यावरून अजिबात हालत नाही
आपलं चौकशी म्हणजे देवापाशी विचारतात ते चौकशी करतात.
काय पण आपलं म्हणजे घरातली काय अडचण असली काय तरी शिक्षणाच्या प्रत्येक अभ्यासाबद्दल अडचण असली काय पण आपल्याला विचारायचं असलं मग इथं येतात खूप लांब लांबचे. लोक येतात इथं कौल साठी मग ती शंभर
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो